भेटतो हॅलो मंग कधी येतय ॲडमिशन करयाला.
ऍडमिशन करायला आता भाऊ उद्या शनिवार हाय ना.
हो.
मले कॉलेज समजतेस किती वाजेपर्यंत चालू असते.
अ युबर चालूच राहिन ना, साडे दहा ते साडे चार.
अच्छा.
हय.
साडे चार पर्यंत असते हा.
होव साडे दहा ते साडे चार.
तू येणार आहेस का म उद्या.
सक हो मी यायलो ना पुढे तशी या मंग उदया तुम्ही बी लाव दोरी दोरी लावरे. अ मी अकरा साडे अकरा वाजे लोक येतो मी.
नाही किती वाजेपर्यंत राहणार तु बे.
मी कॉलेजला येईल बरंच दिवसभर.
दिवसभर हाय कॉलेज?
काय रे हव तुम्हाल फोन लावतोन मी आलो की. आला कंप्लेट.
हो पण तुमचं कॉलेज का कंपल्सरी केलं का आता.
ये ने तू कस
कॉलेज कंपल्सरी के नाही काय?
हो. टाकता व्हिडोओअ लयअ.
कधीपसून केलं कंपल्सरी.
अ यंदा म्हणाले भो कंपल्सरी हे म्हणे. एक गेल सााली काय नव्हत तेवढं पण यंदा केलं त्यांनी.
अ हो कारण मागच्या वेळेस गेला नव्हता न तु.
हो. आण पुन्हा याबारीन लवकर कॉलेज चालू झालं. त्याच्यामुळं अं हे पेपर लवकर झाले. ह नाही सगळ्यालाच केल आता कम्पल्सरी.
अच्छा.
ह टेकवा लागली. हो आण काय सका बस. बस बस क दोरी लावून क ला अरे उद्या लवकर येतो मी मंग तुम्हाल कॉल लावतोल आलो मी.
अ त्या कार्यातून कॉल केला तुला माहितये किती मिनिटं बोलाव लागतेय.
लाव दो हो.
तिथन मी तुमला लागते तु कल
दहा ते पंधरा मिनट. दहा ते बारा मिनिट हो
बारा मिटच्या. जास्त जमत नाही.
नाही नाही नाही. आता मी बोललो ना माझ्या दोन तीन मित्र आले.
हम्म.
तर दहा मिनिट सहजासहजी बोललू! ल नाही का? हम्म आता त्यातले मग मित्र दोन तीन जईन आहेत पुन्हा त्याले?
अच्छा.
हा त्याचे झाले टॅक्स आजा राहायला्
त्याची कि झाले.
नाही आता मला एक टक्स बाकी आहे आता. याच्या बा डबल एक टाक्स होईल त्याच्यानंतर पेमेंट.
त्यांचे किती झाले?
त्यांचे पाच पाच झाले दोघांचे. तेलडबल भेटला.
एके ऐंशी मिनिटं असतात.
फुटल का? बर. तेन तेन का ते एवढं सांगितलं नाही मुलं.
टोटल एकशे ऐंशी मिनिटं असतात कारण तुम्हाला तीस कॉल दिलेले आहेत टोटल.
सगळे.
बरोबर आहे हा म्हजे तेच. कसे समजा कधी कुठला लागते जर कुठला लागत नाही.
हम.
काही मतातून रा्यायचे नसते म्हणून कट होते.
आता मी त्यात दोघा जणांला कॉल केल ते हं तर त्यातल्या एकान उचलला आणि एका उचललाच नाही.
हा म्हग ते तसच सबमिट झाला असेल झिरो मिनिटात.
हो.
तर ते तस असते समजा‌. कंटीन्यू समजा दहा दहा मिनटा जरी म्हटलं तर अठरा. अठरा कॉल असले तरी एकशहा ऐंशी होन जातात.
अठरा कोलची.
हा. फक्त पाहायचं की परत्य कॉल किती मिनिटचा आहे गला.
ह आता त्या दिशी मी.
दते.
हा आता त्या दिवशी एका मित्राला बोलल होत. पाचच मिनटं बोललो. एककाम क हा. चलते ना.
पण पा पाच मिनिटं असले की ते जराचं कमी होते अजून पूर्ण करायला लागते आपल्याला.
बरं.
एक बार कॉल केला कि अरन दहा मिनिटं बोलायचं.
हा बरं बरं हो. हो.
जेवढे लवकर तास पूर्ण होईल.
हा.
तेवढं तुमं का.
हो.
हम्
आता कॉल केला ग आपण पाच मिनिटं बोलायच नंतर तीन मिनिटं बोलायचं ठेवायचं.
हा असं नाही पूर्ण दहा मिनट हो.. हम्म.
बारा मिनिटं बोललं तर अजून चांगलं.
नाही जाई नावी.
काय काम करत आहे का तू.
हो शे तर राहान. न दि क जराबा मर का आग्रल ददी.
ट पाठात घ्या म्हणे का. तबदी
एवढा सकाळी काय करायला शेतो
शेतात ते जाळी लावायला आलो सकाळी.
ते आपलं शेतात झाडं लावलेली आहे एका माणसाने. ते शेजारचे का काय ते तर त्याच्या इकड ते. रोजाना आलो झाड लावू जाळी लावू लागायला अँगल ठोकण चालू इथे. आठात जार पडल जीवत जाते नाही नाही पडतेच नाही पाटले खोली. बोल कोण पाहि पाहि. हो मारा आणि खानी चक्कर इकडे गावाकड. काम नाहीच देखाय नाही अं. ह पाहा ह ख ज रसथडा. हेखद्या दिवशी आता सुट्टी पाहून. काढवा टकलाश.
नाही काम ब
अ हॅलो! हॅलोरा आले. हॅलो!
बोलं आवाज येत नाही काय?
नाही खडकडा आवाजेला पुल बार. ह ह मी विचारलालोते आपण गेल ली नव्हत का गेलं ते शाळा व का घ नाहीच करण त हं तर ते कधी होणार आहे ते चालू? थ चालते दिुष पुढच्या महिन्यात कधी.
हा ऑगस्ट किंवा मग सप्टेंबरमध्येध्ये
ऑगस्ट किंवा सप्टेंबर. हम
कारण एवढा लवकर होत नाही ना ते चालू.
हो नाही मला एक दोन जण निचारू लागले यंदा या करीन म्हणजे आम्हाला करायचं म्हण तेे सांगतो म्हटला मग कधी चालू वहिलं काय बस ब हम् आला ना अ कोणती खराबे बर दोन ती मणातले पाहायता काळ नाही नाही यापर्यंत श आणतच नाही ना हे कॉलेजचेच त्यापर्यंत ह करडली बाज असस्ते हग आ म मम म हो या कॉलेजचथ शदरी चालठ मोठा घ हो मोठा मोठा ग ठोकाल बरं बर चालते ना मग काही आता म हा आता म एकच्यापारीची आकांक्षा गायकवाड होती एक सोबदी आणि हे अंबोरे निलेश
बरोबर
हो हम्म आकांक्षा न केलतात ते दिश कल त ब निच रू लागली ह हो आपल्या रेल्वेचा पेपर निघला म्हणलं हॅलो हॅलो त तिकडे पाहि ना नाही बाहेर दिसते जरा अरे भाई जाय रे हे तर लगेच आऊट साडे दिसने हॅलो